हॅलो
हा आवाज येतोय ऐकायला हा हा मला पण येतय हा यावेळी अधिक महिना आला ना त्यामुळे होय वट पौर्णिमा - पुढे गेली एक महिना.
हो
हॅलो
बारके ला नाही उपवास व -
नाही नाही -नाही मी वर्षातून एक पण उपास करत नाही. हम्म आवाज नाय येत एक मिनिट- एक मिनिट
आता आला आता आला -आला मी पण याच विचारांची! की आत्मा जाणण्यापेक्षा हॅलो - आता येतोय का आवाज!
हा
हां मी पण तुमच्या मताशी सहमत आहे मलाही उपवास नाही करायला आवडत पण उपासना मी करते माझं म्हणणं असं आहे की आपल्या आत्म्याला जाळायचं आणि नेमकं उपवासाच्या दिवशी हे खावंसं वाटतं ते खावंसं वाटतं! तर त्याच्यापेक्षा आत्म्याला मारण्यापेक्षा हा - हा आणि शेवटी हे सण सगळे म्हणजे. म्हणजे बघा ना वृक्ष संंवर्धनासाठीच केलेले आहे ना. कि कसं असायचं पूर्वीच्या काळी बायकांना खूप काम असत. त्या आता आपण चक्कीत जातो दळण दळून आतो आणतो. त्या पूर्वीच्या बाई जाता वर्ग हुं हे करा पाणी भरायला जावा त्याच्यातून काहीतरी वि. विरंगुळा मिळावा म्हणूनच त्या हे सण साजरे के! करायचे नाही.
आणि ते आपण वडाची म्हणजे वड हे सगळ्यात आपल्याला म्हणे! गरजेचे आहे. त्यातून ऑक्सिजन वगैरे मिळतो ते सगळ्यात महत्त्वाचं झाड आहे म्हणून आपण त्या झाडाची पूजा करूया आणि ते मला वाटत पावसाच्या वेळी आपण ते रोप! प्लावावर आणि मग त्याची पूजा करावे असा.
हो हम्म नाही पण काय काय बायका काय करतात ती वडाची फांडी तोडायची ती घरी आणायची काही असा दुरुपयोग पण करतात.
हा म्हणजे काय त्या ते खरं जो त्या सणाला! चचा उद्देश आहे त्याप्रमाणे नाहीच झालं आता चालत.
दुसऱ्या दिवशी ती आपला कचऱ्यात दिसते ते मग फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं हा आणि दुसऱ्या दिवशी त्याचा कचरा त्याच्या पेक्षा मग तुम्ही करूच नका मनोभावे एक नमस्कार करा झालं किंवा तुम्ही वडाची झाडं लावा
हा खर मुख्यत तेच आहे की वडाच झाड
आता ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल पातळी एवढी कमी होत चालली आहे दिवसेंदिवस की पुढच्या पिढीला सिलेंडर पाठीवर वागवून
हो खरं आहे बरोबर
हम्
म्हणजे आता एवढे वृक्षतोड वगैरे होते आणि आता हे पाऊस सुद्धा लांबण्याच वगैरे कारण आता की वृक्ष तोड परत का ग्लोबल वॉर्मिंग जे प्लॅस्टिकचा निर्बंध वापर प्राणी गाड्या वगैरे एवढ्या झाल्यात पोल्युशन झालं आहे त्याच्यामुळे सगळं म्हणजे वातावरणच एकदम खूप बिघडलेलं आहे
आणि प्रत्येक घरात शहरात तर प्रत्येक घरात एक गाडी मुलीची वेगळी मुलाची वेगळी आईची वडिलांची वेगळी मग एका फॅमिली मागे जर चार गाड्या असतील तर काय आकडा असेल प्रदूषण
येस टू व्हीलर तर घरातल्या प्रत्येकाची वेगळीवेगळी आणि
हो चालण्यासाठी वॉकिंग प्लाझा तयार करायला लागतो याचा विचार खूप करण्यासारखा आहे बरोबर की नाही पण आपले आजोबा आपल्या आजी चालत चालत किती फिरायचे पूर्वी
हो आपण सुद्धा नाही शाळेमध्ये पूर्वी चालतच जायचो ना आता हे मुलांना बस रिक्षा
हो आणि त्या वयापर्यंत गोळी औषध माहीत नव्हतं. चालत फिरल्यामुळं शरीर काटक होत गेलं त्यांचं आणि त्र्याण्व त्र्याण्णव वर्ष जगत होते ते त्र्याण्णव काय शंभर पार करत होते.
हो बरोबर. आता माझे सुद्धा वडील एकोणनव्वद. चालू आहे माझ्या वडलां. आणि त्यान पण डायबिटीस प्रेशर वगैरे नाहीये
हा हा ह हो माझेही वडील ब्यांशी वर्षा. पण एकच नियम त्यांनी पहिल्यापासून फॉलो केला की टाईम टू टाईम खायचा. टाइम आपला गेला किंवा खायचं नाही एवढंच. आणि प्रमाणपत्र. च म्हणजे आता.
आणि मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह राहणं हे महत्त्वाचं की आपण म्हणतो ना एव्हरग्रीन तसे आहेत माझे बाबा.
आणि जिलेबी आवडती म्हणून एकदम चार खाल्ल्या अशा नाही आज दोन खात. उद्या दोन खातील असा नियम आहे त्यांचा.
लिमिटेड खाणं कोणतही आपण खात. असत ना. कोणती आपण जेव्हा खात त्यावेळी जर आपण प्रमाणामध्ये जर खाल्लं सगळे.
उपाय होत नाही.
हा हो.
गोळ्याष. औषधं घ्यायचं म्हणजे त्यांना म्हणजे खूप अवघड कामवरतं.
हा मी सुद्धा जास्त मुलांना वगैरे सुद्धा सर्दी खोकला वगैरे झाला ना तर पहिले काळाा वगैर. वगैरे करते. किंवा. गरम पाण्याची म्हणजे समजा ताप वगैरे आला तर ते थंड पाण्याच शेक वगैरे देणं म्हणजे डक्.
मला मला आठवतय मी लहान अस असताना आम्हाला सर्दी झाली तर आई काय करायची सुंट उगाळाायची आम्ही रात्री झोपल्यानंतर सगळ्यांच्या डोक्याला. आम्हाला माहिती पण नसायचं. गरम करून सुंट लावतात बघा. सकाळी उठल्यावर हे काय कपाळाला हे. काय कपड्याला मग कयच की धलावली आहे म्हणून. असं आहे थोडी आग व्हायची पण ना कसा मोक
हो पटकन बरब होत अस जेव ते आपल्या आयुर्वेदिक उपाय आहेत ना त्याच्याने खरंच म्हणजे आपल्या किचनमध्येच आहेत खरा अर्ध्यापेक्षा जास्त उपाय आहे ते आपण किचनमधूनच आपण घेऊ शकतो तो किंवा कोणतेही आपण जशी रोपं म्हणतो तसं आपण हे आयुर्वेदिक कोणते कोणते जे प्लांट्स असतात रोप ती जर घर आपल्या जर किचन गार्डन म्हणतो तसं त्याच्यात जर लावली तर तीच आपल्याला अडुळसा वगैरे म्हणा कोरफड ती जर पण लावली किंवा गवतीच्या पा चहा
मी तर माझ्या घरामध्ये उपक्रम सुरू केलंय बघा मग लग्नाचा वाढदिवस असू दे नवऱ्याचा असू माझा असू प्रत्येक झाड लावायचं प्रत्येकाने एक एक नुसतं जाऊ लावून नाही मोकळवायचं पण करायचा पण वाढदिवस अस की भेटीला तेच द्यायच बाकी कुठला गिफ्ट द्यायचा नाही मग तू एकी मोगऱ्याच द्या एकि गुलाबाच द्या एक तुळशीच द्या म्हणजे सात आठ मै मैत्रिणींचा ग्रुप असेल तर आठ रोप अशीच तिच्या घरात जातात
खूप खूप छान उपक्रम आहे तसंच केलं पाहिजे सगळ्यांनी
ण होत नाही तू महागा दि प्रत्येकीची परिस्थिती ही सारखी नसते हां हो मला तर असं वाटतं की हो कोणतंही असू द्या मला तर असं वाटतं तर की कधी कधी ना हे लग्नामध्ये आ साड्या नेसवतात बघा ही पद्धतच बंद झाली पाहिजे त्याऐवजी तुम्ही एक एक रोप द्या ह आणि ते वापरल्याही जात नाही
हा म्हणजे आपण काय करतो ते एवढ्या जास्त होतात ना किंवा त्या एकाच्या तिकडे ठेवतो. त्याच्यापेक्षा असं ना कोणत्या तरी गरजेच्या वस्तू दिलेल्या बऱ्या.
हो आणि अस. असं हे की मुलांनाही कसं आमच्याकडं आता वॉक चालणं बिनणं तर पुण्या पुण्यात राहते मी त्याच्यामुळे पॉसिबल नाही मग आम्हाला टेकडीवर फिरायला जायला लागतं फिरायचं म्हटलं तर मुलांना पण संडेच्या दिवशी मग आता नुकत आत्ताच सीझन झाला आंब्याचा. आंब्याच्या पोया्या घेऊन जायच्या तिथे मातीत हे करायचं असं मागच्या वर्षी पण मी केलं होतं. आणि तिथे खून लावली होती, आम्ही की आम्ही इथं कोया हे केलेल्याहेत मातीत म्हणून आणि पुढच्या ह्या वर्षी गेलो जाऊन बघितल्या तर त्याची खरंच कमरे एवढी रोप झाली होती एवढा आनंद झाला बघून. त्याची अस असं वाटलं की आपण त्यांना जन्म दिला आहे आप आपण लावलेलं हे रोप आहे.
हो मी सुद्धा आता ह्यावेळी काय केलं जांभळ आणली होती. ती त्याचे सगळे बिया इथे रोपट्यात घातल्या आणि भरपूर त्याला आता त्याची रोप की आता मी थोड्या दिवसांनी आता पाऊस चला किं मी ते काढेन. आणि आमच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये लावेन.
हो मीही राहते तिथं केळीचे आहेत आंब्याची आहेत म्हणजे पोरांना आपल्याला सांगायला तरी कळलं पाहिजे ना की बाबा ह ही झाडं असतात म्हणून. आणि अं घरात लहान मुलं आली तरी आपण कारली चिरतो भोपळा असतो. त्याच्याही बिया म्हणजे आता स्कूलमध्ये प्रॅक्टिकली त्यांना हे ज्ञान घेण्यापेक्षा आपणच त्यांना सांगायचं या वाळवा, कुंडीत रुजवा. तुम्हाला घरातच प्रॅक्टिकल बघायला मिळेल नाही का आणि त्यांना ती गंमत वाटते हा त्यांना ती गंमत वाटते. हो हो बराबरे आणि कस आप आता म्हणजे काळाची गरज झालेली आहे की मला अस वाटत कंपल्शन केलं पाहिजे.
हा शाळमधून सुद्धा ना असे उपक्रम केले पाहिजे कि प्रत्येकानी आपापल्या वाढदिवसाला ला एक एक झाड लावा. किंवा ते रिटन गिप्ट देता त्यावेळी की असे सगळ्यांनी एक एक रोप द्यायची.
बरोबर आहे बरोबर आहे.
आणि काय?
हा आणि ते मी ते हे पण ऐकलंय. की आपण जेव्हा आपण काहीतरी असे फळं वगैरे खातो ना. तर त्याचा. तिचे अशी ना जमा करायची. आणि ती सुकवून त्याच्यातनंतरना सीड बॉल म्हणून करतात. म्हणजे ति बिया असतात. त्या अशा एक पातळ कॉट त्यांच्या बियांच्या मध्ये घालायच्या एक एक आणि त्याच्यात थोडं शेणखत वगैरे असं घालायचं आणि आपण कुठे जात असेल ना प्रवासाला तर ते तिकडे सगळीकडे असे टाकत जायच म्हणजे मग तिकडे ती पावसाच्या वेळेस. ती रुजवलीच आहे.
हा हा व्हिडिओ पण मी पाहिला होता खूप सुंदर आयडिया आहे नाही का आपण पण राबवली पाहिजे हे.
कसं. त्यांना मग त्याचा उपयोग होणार त्यांच्या ते एक उपजीविकेचं साधन मिळेल. त्यांना फळझाडं वगैरेचं तिकडे जंगलात वगैरे झाले तर.
छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हॅलो
हो हॅलो छान वाटलं म्हंटलं तुमच्याशी बोलून हो हो चालेल ठीक आहे ठीक आहे ठेवते हो हो चालेल.